हॅलो
हॅलो
हॅलो.
हॅलो हा वर्षा बोलते.
हा बोल. बर आहे ब तू.
हा बर आहे घरचे कसे आहेत.
हा घरचे पण बरे आहेत तुझ्या घरचे.
हाय ते छान आहे. कॉलेज.
आरुष कसें आहे.
हा आहेा छान आहे बघ त्याच त्याचा वाढदिवस आहे दोन दिवसान ये मग. दाजीना त घेऊन.
बरं बरं बरं.
हा.
हां.
आजी तू ये रहि बर त्याचा वाढदिवस आहे.
बर बर मग मागे तुमच्याकडे गेल ते काय कॉलेज नाही आता सध्या बंद आहे मम्मी पप्पा कडे गेलतीलस की नाही म्हटलं.
अ नाही आता रक्षाबंधनलाच की
हा हा बर बरं.
हा हा.
मग आरुष्या बुड्याला मामाात येेणार आहे. काय नाही कॉलेज येतं काय सध्या ते हॉलमध्येध्ये काय घरात आहे.
नाही नाही घरातच आहे. अ मग त्याचा रविवारी संध्याकाळी वाढदिवसा आहे.
हा हा.
अ मग ये तू पणंदाजी
बर बर चालते आहे.
हा आणि काय मग काय चायल?
काही नाही.
हा ह मम्मी पप्पा बरे आहेत का?
आहेत आहेत सगळे बर आहेत.
हा हा हा.
आहेत आहेत बरे सगळे.
हा हा हा. जेवलीस?
हम् नाही अजून तू.
आत्ता जेवणार बुक
बरं बरं.
हा काय चालंय आणि?
काय ते.
काय चाललंय?
काय नाही बाई आता काय घरात ते कामच की.
हा हा ताई आल्यातय ह कुठल्या ताई आल्यात? कुठल्या ताई आलेत? हॅलो.
हा बोल की
कुठल्या ताई आलीत?
शहापूरच्या तयारी आहेत ग मधल्या तयारी शहापूरच्या. हाय हाय त्यांचीच प्रयुती. ती माझी
हा हा हा हा
हो बर
मग जेवण झालं?
जेवण स्वयंपाक पण झालंय अजून जेवायचंच आहे.
अगं मला दहावीच आठवलं नाही म्हणता न. होग्या म दहावीचा आठवीला जरा म आता मला.
काय?
दहावीचा आपण किती काय काय एन्जॉय करत होतो ते सगळं.
हा हा
हा बिरनाय मॅडम हे ते सगळं आठवलं मला आता.
होय होय.
हम्म
आता मॅडम तिथे सगं नवीन नवीन आलेत.
खूप मस्ती केलंय ना आपण दहावी नहावीला?
होय होय
हम् टीचर सगळ्या नवीन आले सोड पण डे का वेळे. तर आहे तशच आहेत आमच्या बॅचपसन.
होय ते नाही हचच आहेत.
आणि मी म्हणा लागल त्यांचं नाव काय नाव काय तर मग. कांबळे मग क लटी असं करून मग त्यांचं नाव आठवलं मला.
हा हा
हा हा.
दन तीन सगळ पण नवीन नवीन सगळ शिकवाय लागतं.
होय होय नवीन आहे आणि काही तर प्रोजेक्ट.
आणि होय प्रोजेक्ट स्कूल ड्रेस कोड बदललाय. कुल व्हॅन लावल्यात होय व्हॅन लावल्यात.
हा हा हा
असं झाले
हा मग तेच शाळेत काय काय नवीन बदल झालाय झाडे त लावायला लागलेत म्हणा
हा काय माहत नाही मला तर काही
होय होय आणि ते सगळं नदीची ते साफसफाई ते चालू आहे
ह
होय
ह् तर काय माहित आहे बाकीचं तर काय
हा हा हा
तर मी काही लाटलं गेलच नाही तरण मला काय माहिती
आमच्या वेळेला शाळा वेगळी होती आता शाळा वेगळी झाली
हा हा
हम्म अ भरपूर भरपूर बदल झालाय शाळेत
होय होय
हम् हम मग आणि काय काय झाललंय
काय नाही तू मतदान कार्ड काढून घेतलंस
नाहीय ग
हम्म
नाही अजून काढायचं आता आता काढायचं
ह मग ते फॉर्म तर नवीन नवीन फॉर्म भरायला आलेत कि ते हजं तर काय नवीन सगळ्यांचे ये रा आहेत
हा हा ह
त्यामुळं
होय बाई आत्ता करायच की
अ बरं
तुज केलीस
माझं त करायचं तर हे फॉर्म तेन तर एस आर आय चालूय म्हणताना ते थांबलंय आता पुढच्या महिन्यात
हा हा हा
मग दादा आलता का नाही?
अ दादा नाही आला ग आता बड्डेलाच कि
बरं बर
हम्म
परवा दादा अरुष आहेत आहेत आत जेवाल्यात सगळे
परवा म्हणजे देग पंधरा दिवस होऊन गेल तेव्हा आलता त्यो
नाही आरुष गाडीवर बसलाय म गाडी मारल दादा आण त्यो बघून
होय होय होय होय गाडीवर बसतोय गाडीवर बसाय लय आवडतय.
हम्म बर
हम्म हम्म गाडीवर घेऊन एकदा जायलाच लागतय त्याला रोज
हा हा
हम्म म आणि काय काय चालंय
काय नाही बाई तुमच्या ताईनच पण शिक्षण पूर्ण झालं की नाही अजून
हो झालंय आता शेवटचे पेपर चालूयत.
म त्यानंतरन मग काय हे आता काय
मग त्यानंतर जॉब करणार म तिथन मग
जे डॉक्टर ज कुठ कू हे दवाखान्यातच जॉब करा नव त्या
होय होय
हा हा मग तिथन मग
होय मग तिथनं क्लिनिक तेन
हा हा बर
हम्म
हम तुमच्या गावाकड गेलतीस का नाही तिकडं
नाही गेलो नाही ग कुठं जात्यास छोट मुलं असल्यावर
होय होय ते पण बरोचय
तिकडे नाही गेलो बरेच दिवस झालं
हम्म मग मम्मी तिने फोन लागलेलीत
अ परवा गेलतो जरा दादा आजारी होता म्हणताना गेलतो परवा. अ जाऊन लगेच आलो. हाय हाय बरय.
बर बर चालतय.
हा हा. पप्पा मम्मी
हायत हायत सगळे व्यवस्तीत हायत ईकड पण यशच पण कॉलेज अकॅडमी चालूय.
हा हा हा
जप्श वेदीच पण वेदू पण जात्या. तिज शिवण क्लास लावलय ते हे योगेश माहितीये तुला?
हा हा.
योगेश भडजी तो
हा माहिते कि
हा त्यांचं पर्वा ते. त्याचा भाऊ सागर ते आर्मीत जॉईन झाल. आर्मी सिलेक्शन झाले ग की मग त्यांच आजज एक वारलं परवा.
हा हा हा.
त मी सांगाल ती.
हा हा.
आजी फोन केली ती मला परवाने.
आजी म.
होर पपपाच आई.
हा हा हा.
म्हणजे तिला माहित नाही ना मम्मी तिने बोलतात ते.
हा हा.
म्हणताना ती ब केली ती फोन
बरं झालं ग.
हम्म.
चालत चालत आणि त्याम काय चाललंय.
काही नाही बाहेर निह चालय.
हम्म हम् काय नाही महाय चालूय. अर सोबत जातोय दिवस आपला.
हा. चचाला लाईक आता.
म्ह आला का कि चार चार पावलंच चालतय.
ह.
चार पावलं चडतोय आणि खाली बसतोय असं होतं.
ह जिजुकुठ गल.
अ तेनाच नाही काम सांगितलेत जरा बाहेर गेले त्यां.
हम्म हम् बर बर.
हम्
च
भााजी
त नाही कामला गेल्यात
हम्म हम ह चालत गेल
हम्म
शेव काय
बरं वाट
आठ मिनटच बर